हा आवाज येते का माझा
हा येतोय माझा येतोय का
काय चाल आहे काय नाही बसले
हा आता पण आतावरलो मी पण बसली
हा हा
तुझं झालं का कमप्लीट हे
हो एकच राहिला आहे कॉल
फीस चवत का
हो तिचचा होता
हम्म
जेवण वगैरे यावर
नाही अजून राहियलाही जेवण आता कू थोड्या वेळात तुझं
हो आवडूनच
हम्
काय माने
काय ना कॉलेज वगैरे चालूय का
हो आत्ता बारावीला आहे ना आ्ही
हा जातशील ना मग कॉलेजला
हो सात ते पंधरा बरं नाही ना त्यामुळे गेले नाही
हा
तुम्ही काय करता
मी काय नाही घरीच आहेय
मॅरिड आहे की ह
अ मॅरड आहे
हा हा
मुलगी मला एक लहान
लहान मुलगी आहे का हा हा पाऊस आहे का
ल वातावरण आहे पण पाऊस नाहीे
हा हा
तिकडं आहे का
नाही वातावरण त्याच्यावर आहे पाऊस
हो इकडं पण काय पाऊस वगैरे नाही
अ शेती आहे का तुमची
करत नाही म्हणजे जात नाही शेतात वगैरे
हा ह हम् हम्
तुमची असेल ना
आहे भरपूर
हा काय लावले शेतात
अम आता अ भुईमुख केलाय टोकणलाय पाऊस लागला ना आता परवा दोन दिवस त्याच्यामुळे घुरून तोकणला जनावरांसाठी शाळू घातला शाळू टाकलाय होऊ सपा तुमच्या तिकडे काय काय असतं तिक काय काय घेत तुम्ही
आमचं इकडं जास्त करून मक्का असतो अ कापूस हो ते कापूस असतो आणि कांदे लावताात जास्त करून
हा
कदेसतर ऊस वगैरे म्हणजे जास्त ज्याच्या शता मध्ये जास्त पाणी असतना ते लोक ऊस पण लावता सोयाबी सोयाबीन असतात तिकडं जास्त करून
हा हा
शेंगा वगैरे असतो इकड बण तसच
हा हा
आणि आता पावसाचे दिवस आहेत नाही आम्ही नाही जातत
हा हा मग कोण करतो
आमची शेती म्हणज माणसं वगैरे लावून करून घेता माझे सासरे जातात ना
हा हा
हम्म माणसं लावून करून घेतात ते आम्ही नाही जात कोणीच म्हणजे आमच्या माझ्या सासूबाई पण नाही जायच आधी पण नाही जायचं आणि आत्ता पण नाही आमचं पोल्ट्री फार्म आहे ना स्वतःमध्ये
हा हा
तर ते पक्षी म्हणजे त्या कोंड्यांचे पिल्ले वगैरे आलेले राहतात तेव्हा कधीतरी जात शेत बघायला वगैरे.
हा हा पोलट्री. मग का कोणीला फिराई करता का नाही?
आा.
फिराय घेलता का नाही म्हणतो कोणीड
या वर्षी इथं काही केलं नाही म्हणजे आता मागते दिवाळीच्या वळे गलेलो राजस्थान. ह
गेलता काय?
हा राजस्थान गेलो होतो.
हा हा आहे.
हम्म
काय तिकड बघितलं समा तिकडे काय बघितलसा म्हंटल
तिकडं आम्ही अ जायस मेर गेलेलो डायरेक्ट डायरेक्ट तिथ चं. बाळू वगैरे राह का तिकड गेले लवकरत परत. राम मंदिर सावरे शेठ मंदिर म्हणजे असं आधि. देवदर्शन केलं.
माहिती नाही अभी कुठे ठेवले.
तुम्ही गेलेय का का दीदी कुड.
नाही आम्ही कधी गेलो तिकड एक मिनट. कशाला पाहिजे तुला कानूल कराय माहिती नाही नव्ह कुठाय.
हॅलो! हा बोला कि.
आा
काय म्हणलंसा
बटाट्याची भाजी पोळी साबुदाणे. तुम्ही काय बनवल.
आम्ही आज एक एकादस असते ना.
हा हा हा. मी पण बनवणार.
धरता का तुम्ही एकदास.
हो म्हणजे मी नाही जे सासू सासरे धरत ना त्यांच्यासाठी. आमची खीर बनवले. आम्ही.
हा गोड.
आमच्यासाठी भाजी पोळी.
कस..
आमच्यासाठी भाजी पोळी. बटाट्याची भाजी पोळी
हा हा.
दोन मिनट ह ओ आईला हिला घ्याओ थोडस. हॅलो
रडाले का काय बारकी!
हा घ्यायला म्हणते ती.
कमान
काय नाही तुम्ही म्हणजे तिकडं गेलेलेच नाही काय कधी?
नाय राजस्थानकडे कधी गेल नाही आमच काय आहे ना
कुठं कुठ म्हणजे असं कुठं गेलेले असतील ना फिरायला वगैरे
गेलो नाही कुठंय आम्ही फिराय तर आता कारावी होते ना माझे..
हा हा म्हणजे मागच्या वर्ष
काय झालं म् शाळेमध्ये तुम्ही ट्रिप मधून गेलते आम्ही कस इकड खेडी भागात असल्यामुले जात नाही आम्ही कुठे बाहेर
नेहमी पण आम्ही पण लग्नानंतरच फिरायला लागलो आणि जे लग्न झाले ना त्याच्यानंतर आधी पुण्याला गेलेलो तिथ तिथं माझे अ आत्याचे मुलं राहत का
हम्म
म्हणजे आताची मुलं पण आणि असं जेट वगैरेची का लागत कारण माझ्या नवऱ्याचे ते मावशीची पोरं लागतात
हा
सगळं असं एकत्रच ना सगल्याच्या घरी गेलेलो ते पण होते दोघ भाऊ त्यांच्या दोघी बाया आणि असं म्हज इकडं पुण्याला कार्ल देवीचे म कारल्याला आहे ना एकविरा देवीच मंदिर
हम्म
रायगड गेलो परत असं भीमाशंकर वगैरे असं तिथं फिरलो.
हो त म ते पुण्यातलं बा प्रती बालाजी गणपती बघाय नाहीसा
हा नाही तिकड वगैरे काय गेलं नाही प्रतिबाला जी वगैरे..
पुण्यातच आहे की.
हा एवढा वेळ.. कारण सुट्ट्या कमी होत्या ना ह्यांना त लगेच या लागलं होत पाच सात दिवसात.
हा हा. छान आहे ते पण पुण्याचे प्रति बालाजी बघायला.
हो. परता आहे मॉल वगैरे तिथं म्हटलं म्ह फिरायला गेलेलो.
हम्म मोठमोठे मोल आहेत ना तिथं.
हम्म.
मस्त वाटत त्यावेली.
हो रायगड पण खूप छान आहे म्हणजे असं पावसाच्या दिवसातच गेलेलो ना. खूप छान. आम्ही त्याच्यात काय किस्सा झालेला आम्ही जस्ट पोचलो रायगडला.. आणि माझी चप्पलच तिथ तुटली.
हम्म हम्.
अक्का रायगड म विना चप्पलच फिरणी वून पाऊस यायच एवढं घान गार वारा होता ना तिथं खूप गार वारा.
हा बारकीेलाच बोलते.